हम्म.. कस आहे तुम्ही? मी पण मस्त आहे, बाकी?
बाकी ठीक बघा. तुमचं कसं चालंय
बस बर आहे. हम्म
हा हा, झालं जेवण वगैरे?
नाही आता तयारी करते हम्म बाकी,
बाकी काय नाही काय ना बघा जेवणाची तयारी चालू आहे
हम्म, हो हो हो.
दिवसभर काही नसतं हाऊस वाईफच आहे. संध्याकाळच कसं हो मग संध्याकाळी आमचं तर हॉटेल आहे. हॉटेल असल्यामुळे आवरून वगैरे जावं लागतं हॉटेलवर
अच्छा!
हम्म तुमचं तुम
नाही आम्ही घरात नाही हाऊस वाईफ आहेस फक्त हम्म माझा मुलगा आहे ना? त्याला बघावा लागतो मला म्ह
लहान आहे का?
हा लहान अजुन हम्म बाकी तुमच्या हॉटेलमध्ये स्वतःची आहे
अ स्वतःच नाही रेंटमध्ये स्वतःच देवाच्या कृपेने होऊ दे
हा नाही पण बरं आहे ना, म्हणजे तुम्ही स्वतःच करता हाय ना
नाही नाही आमच्या इथे कसं अ जेवण वगैरे करायला आहेत वस्तात वगैरे असतात व्हेज, नॉन व्हेज दोन्ही पण असतं
हो हो हो
मग ते कसं संध्याकाळच असतं
हा, हा, हा बरोबर मग बरं आहे ना मी मुंबईत हा मुंबई ठाण्याला राहत हम्म हो कुठे,
गोरे गाव
हो का? हम्म बर आहे. ना तुम्हाला तिथ म्हणजे? हम्म... बाकी तुमच्या होटेल मध्ये कसं काय आहे? हो का? हो,
हा आमच्या हो आमच्या हॉटेलमध्ये व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही पण असतं.
हम्म. हम्म. हम्म.
आणि संध्याकाळचं वगैरे असं म्हणजे. हॉटेल लाईन्स. संध्याकाळचीच असते. नॉर्मली दिवसभर काही नसत.
हम्म. हम्म. हम्म.
मग तुम्ही हाऊस वाईफ मुंबईला आहेत. तुमचं म्हणजे फुल फॅमिली असं असतं का काय?
हा फुल फॅमिली नाही. म्हणजे मी माझा मिस्टर आणि मुलगाच आहे आता. आमच्या गावीला तो आता फर्स्ट ला आहे.
हा माझी मुलगी पण फर्स्ट लाच आहे.
हा सहा, सात वर्षांची आहे. बस हम्म.
हा माझी मुलगी पण आता दोन मुली आहेत मला एक मुलगी तीन वर्षाचे आणि एक मुलगी सहा वर्षाची, मग ते आता फर्स्टलाच आहे.
हो. मग तुम्ही कसं ऍडजेस्ट करता दिवसभर?
दिवसभर म्हणजे आता आमचं कसं आहे, आमची जॉईंट फॅमिली आहे.
हा.
म्हणजे आम्ही घरात दहा जण राहतो.
हा हा,,
मग ते कसं होतं, कारण की दिवसभर काही नसतं, फ्री असतं, पोरं काय सकाळी शाळेत जाता. संध्याकाळी पाचला येतात. आणि दुसरी मुलगी ती अंगणवाडीत असते हो.
हम्म, हम्म मग ते व्हेज, नॉन व्हेज, म्हणजे कसं आहे तुमचं? आवाज येते का? हो, हम्म हम्म हम्म. मग ते म्हणजे, अच्छा! म म्हणजे तु मला असं वाटलं असेल, क कस्टमरला कसं म्हणजे हे करायचं, त्यांना काय आवडत असेल, तेच आपले म्ह न जे जास्त ये होईल. हम्म, म्हणजे जास्त काय लोक
मेनू असल्यामुळे, त्यांचं कस मेनू कार्ड दिलं की त्यांच्या हिशोबाने जे लोक ऑर्डर देतात. पण स्पेशलिस्ट आमचं आहे ते म्हणजे चिकन थाली.
हो हो हो,,
जी बरोबर, कारण की आम्ही कोल्हापूरला राहतो. म्हणून तांबडा, पांढर रसा, आमचा फेमसच आहे.
हो हो हो, हम्म, मग बर- बरं आहे ना, मग म्हणजे काय? तुमचं टाइम व म्हणजे टाइमपास पण होऊन जाते संध्याकाळीच. आणि बिझनेस आणि बिझनेस हाय की नाही, हो आमच काय ते जॉब करतात ना, तर जॉब तर बघा आपल्याला म्हणजे पूर्ण दिवस
म्हणजे तुमचे म्हणजे दादा जॉबला आहेत का?
हो हम्म हम्म हम्म
हा हा,
ते आठ तास तर करावाच लागतो ना आपल्याला, मुंबईत तर तसच आहे ना आपल्याला.
हो ते तर आहेच.
हम्म, हम्म, आणि बिझनेस तर बिझनेसच आहे. असं आहे.
हो बिझनेसचा, बिझनेस.
हा पण म्हणजे संध्याकाळी तुम्हाला लोड असे हा तुम्हाला असेल लोड, कारण ते म्हणजे सगळे काय
काही नसतं म्हणजे असं नॉर्मली आहेत. आमच्या ह्याच्यात घरातले असतात. लोड वगैरे असं काही नसत. तस रेग्युलर आपलं नॉर्मल
हा हा, ते कस्टमर येतात तेच्. हा म ते चांगलं आहे, ठीक आहे, बरं आहे, म्हणजे आजच्या टॉप म्हणजे बरोबर चांगला भेटलाय मला कि म्हणजे आपण कसं आहे, व्हेज नॉन व्हेज पण म्हणजे त्याच्यामध्ये डिफरंट आहे की नाही? आणि ते पण आपल्याला शरीरात म्हणजे हे आहे पौष्टिक आहार आहे.
पौष्टिक आहार आहे. आणि ते कसं आहे अ असं हे नाहीये आंता म्हणजे जसं तुम्हांला पाहिजे तसं व्हेज वेगळं वेगळं केलं जातं. नॉन व्हेज वेगळं वेगं व्हेज मध्यें पणं वेगवेगळे प्रकार आहे पनीरचे आहेतं काजूं पनीर आहे
हो हो हो
म्हणे लहांन मुलांना पणं असं आळणी वगैरें असं मटंण चिकन त्यां ते सुद्धां आपणं दिलं जाततं ज्यांना भाकरी लागतं ते त्यांना भाकरी जयांना चपाती त्यांना रोटी म्हणजे बटंर रोटी नान वगैरें असं ह्यां गोष्टी असतं म्हणजे एक कांहींतरी एक असं नां की बाहेर जाऊंन हां बाहेर जाऊंन कांहींतरी कंटाळतो घरातलं खाऊंन
हो हम्मं हां पणं चांगलं आहे कधीं तरी असं वाटते कोणाचं कांहींतरी बड्डे वगैरें असेल कांहीं एनिवर्सरी
हो आणि बड्डे पार्टी अनिव्हर्सरी पार्टी असं पणं होतं आमच्यां इथे
हो कां हां मंग तो चांगला आहे आणि कायं म्हणजे असं नां की बाबां हा चालूं आपणं फिरांयला गेलोय तरं आपणं कायं नां कायं खाऊंनच येणारं हे की नाहीं
आंता आमच्या इथे कोल्हापूर बघण्यांसारं भरंपूर आहे जसं ज्योतिबामहांलक्ष्मी मंदिर मंदिर आहे जोतिबा आहे अंबाबाईचं मंदिर आहे परंत पन्नास गंड आहे म्हणजे असं बहुतेक असं टुरिस्ट लोकं पणं भरंपूर येतांत
हां अं कां हम्मं हम्मं हम्मं
तुम्हीं ऐकूंन माहित असेल तुम्हांला
हं म्हणजे फक्तं मी कोल्हापूर थोडंस बघितलंय मार्केट मेन मार्केट बघितलंय मी पणं तसं मी पूर्ण हां ते मी पूर्ण कांहीं नाहीं बघितलंय कारणि ते नां माझी मावशी वगैरें राहितं राहतांत नां रत्नागिरीलां तरं ती त्यांच कायं बिझनेस आहे नां हे कपडे वगैरें सांडी वगैरें ह्यांच तरं एक एक आम्हीं तिथे म्हणजे खरेदारी करांयला आलो होतो
अं गांधीनगरलां हां हां सांडी सांडी वगैरें सगळं
हां हो हो हम्मं
जसं सुरतेला आहे त्याचं प्रकारचं अं
तिथून चं येतो हां ते ते सगळं मार्केट तिथूंनच येतो पणं हां पणं कायं म्हणजे कोणांला म्हणजे
सुरतला जायंला जमांत नाहीं त्यांच्यामुळे त्यांनी कोल्हांपूरला बिझनेस चालूं आहे करांयसांठी येतं असतील
हां पणं आंता खूंप हे झालंय व्यवसांय खूंप झालायं तिथे
हो व्यवसाय भरंपूर आहे आमच्या इथे कोल्हांपूरला कसं मागं आहे जसं तापडं तयार होतो
हो हम्मं कांहींतरी नवीन त्यांच्यामध्ये उद्योग असेल नां कि किंवा म्हणजे सांडी जे हां कि ते आपले म्हणजे बनारसी असतांत को कायं कायं वेगळं वेगळं म्हणजे मलां मी कायं जास्तं सांडी घालतं नाहीं तरं मलां माहिती नाहींये नावं थोडं तरी माहितीय पणं ते म्हणजे कारखांना वगैरें असं ते तिथे बनवंत असेल असं
हो नाहीं म्हणजे आमची ते सांडी तयार होतं नाहीं आमच्यांकडे जास्तं करूंन मागं बागांमध्ये कापडं शर्टचे पीस असतांत नां व्हाईट शर्ट लोंगी ह्यां प्रकारचे तयार व्हांयसाठी ते हे असतं
हो बरं ना्
हो हो
ते आणि हे बघा ना, आता आपल्याला म्हणजे जेवण घरी बनवताना म्हणजे कसं आहे. आपला जे म्हणजे घरी बनवतात ना. ते टेस्ट आपल्या जे बाहेरचे आहे ना. टेस्ट आपल्याला घरी येत नाही, आप म्हण म-
कसं होतय आपण घरात- घराचं जेवण, जेवण पण एक एकदा आपल्याला घरात काहीतरी थोडंफार फ्री- किंवा हा आज जरा कंटाळाला किंवा कालं असं फॅमिली वगैरे येतात आमच्या इथे.
हो हो
कारण की आमच्या इथे कसं टेस्ट आणि क्वालिटी भरपूर चांगली आहे. त्यांच्यामुळे आम्हाला आमच्याकडे म्हणजे कस्टमर असतातच. क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही सुद्धा आमची भरपूर आहेत.
हा हा आणि घरगुती आहे ना म्हणजे आपण घरी. जसं टेस्ट म्हणजे आपल्याला- हेल्थ साठी चांगलं असतात ना, तसं आपण बनवत आहोत ना.
हा हा आणि भेसळ, भेसळ वगैरे काही नाही आमच्यात म्हणजे- म्हणजे कुठल्या गोष्टीचा भेसळ किंवा काय असं काही नाहीे. जसं नॉर्मल आहे तस नॉर्मल- आम्हच्याकडे अ ज्वारी माहिती आहे तुम्हाला?
हो
हा त्याची भाकरी भाकरी असते आमच्याकडे-
हम्म म चांगलं आहे ना. म्हणजे आपल्याला काहीतरी नवीन खायला भेटतोय म्हणजे आपले लहान- लहान मुलं आले तरी तर काय प्रॉब्लेम नाही, म्हणजे त्यांच्या हेल्थ बरोबर काही प्रॉब्लेम नाही. आपलं घरगुतीच जेवण मग अस- पाहिजे आपल्याला म्हणजे काय आता बघा कुठे कुठे ना म्हणजे. हे चामिन वगैरे बनवतात, चायनीज वगैरे मोमोज वगैरे. आता केसेस वगैरे चालले की बाबा ना ते म्हणजे ते शेजवानची चटणी वगैरे असते ना. त्यांच्यामध्ये ते कलर वगैरे टाक- त्यात मग काय आपल्याला किडनीमध्येध्ये प्रॉब्लेम हा तर ते म्हणजे इफेक्ट पडतो.
जास्त प्रॉब्लेम होतो.
हो ह ह ह ठीक आहे मग. ठीक आहे मी कॉल करते ठीक आहे.
हा हा चालेल
हा हा चल-